हा येतोय का, झाला का स्वयंपाक?
चाललंय बघा, तुमचं झालं का?
हम्म, जेवायलाच बसलोया
हा हा, हा ते ह्यंच्या कामाचा आठी एक फोन आला होता. मेसेज करायला वेळ झाला, त्यामुळं डायरेक्टली म्हःटल फोनच करून विचारू.
हा, हा, हा नाही मी वाट बघितली मी म्हणलं चाललं असंल काम, चाललं असंल त्यामुळे मी काही केलं नाही.
कॉल झाले का आत्तापर्यंत
दहा,
दहा झाले?
हा,
हा दा धरून दहावा का?
नाही, नाही हा आकरावा.
अरे वा- वा चांगली, चांगली प्रगती चांगलीये.
अं, हं हा ते दोघी- ती, दोघी -तिघी जण भेटलेत आहे ना
हा,
कोणतं इचलकरंजी अन् त्या -त्या करत्या त्या.
हा, ऍक्च्युली काय होतं सकाळी कोणी फ्री नसतं. माझं म्हटलं स्वयंपाक करता -करता करावं तर सकाळी कोणही नसतय. बऱ्यापेैकीा आमात असेल, आणि दुपारी बरेच मॅसेज येता तर फ्री ये का? फ्री ये का आता कसं तुम्हाला मी म्हणलं अं कस्टमर ये नंतर बोलू, असं तुम्ही म्हणला ठीक ये असं काय फोन ठेवता येत नाही पण म्हणजे दुपारच्यालाही करतातेत ना
हो तेच कि
चढण केलंच का नाही मुगाची, अस दुपाचं सगळ बऱ्यापेक्षा फ्री असते हं
रेशिपी सांगा कि ती मुगाची
विकली का?
हा,
ते तेच की थैडं स्वच्छ धुऊून घ्यायचे दोन चार धा नेहमीच आपली झाली आणि नेहमी नंतर फोनच झाला नाय. दोनच्या वेळा धुऊून घ्यायचे आणि मिक्सला ह्याला कुकर ला लावायचे. आणि कुकरला लावून त्याचा मध्ये कढाईमध्ये तेल गरम करायचं तेल आहे नाही तूप
हा
तुपामध्ये जिरे घालायचे थोडस तूप घालायचे जिरे आणि त्यात हे कढण घालायचं आणि थोड मीठ घालायचं आणि चवी पुुरत पायज्या तर तर थोडस किंचस तिकट घालायचं किंचस अगदी नाही. किंचिसानी थोडं उकळायचं चांगलं चांगलं उकळून ते गार करायचा नाही गाळून प्यायला द्यायचं चांगली तरतरी ती त्यांना इव्हन करून ठेवलं ना करून ठेवलं समजा एखाद्या पातीीलत आणि मधन मध दिलं ना भांडं भांडं तरी चालतय खूप म्हणजे त्यान खूप चांगला फरक पडतो हम् खूप चांगला फरक पडतो.
म्हणजे आपलं सुप घेतो तसंच की
हा तसच की कुणी पिलत तरी चालतय इव्हन आपण आधी पलं तरी चाल आपल्याला तेवडा वेळ होत नाही म्हणा पण चांगलंय ते खूप म्हणजे त्यांन हां चांगला फरक मला वंदेर डॉक्टर सांगितलं होतं वंदर डॉक्टर डॉक्टर म्हणूनले होते हा त्यांन खूप खूप चांगला फरक पडतो.
नाही मी आता दुपारी कस हा माझ नॉनव्हेज असते की
दुपारी काय म्हटलात तुम्ही
अ नाही ना पूर्ण झालंच नाही ना तर मी पूर्ण सांगितलंच नाही त्यामुळे मी काय आता म्हंटलं राहू दे
नाही नाही नाही अस होतेच ना फोन परत लागेच ना म आज तेच पाचच्या पाचच्या पुढचे ते मी हेच केले नव्हते ना अ रिफ्रेश केलं नव्हतं
हां
आणि पुढचा टास्क पाच पुढे घेतलेच नव्हते आ झालं त्यामुळं आता म्हणजे साधारण माझे पाचच दिसतात झालेले. अजून एक वीस तरी किती
आता पुढचे पाच झालेतन मग येतील दाहा
आले का तुम्हाला तुमचे दहा पूर्ण झाले तुमचे पाच मला पाच झाल्या त्या पुढचे पाच आलेत आता तेच की त्या एक जण आहेत त्या फोन उचल त्यांना आणि तुम्हाला उद्या वगैरे फोन करेन उद्या दिवसात चार पाच झाले तरी
हा आता त्याला क्लिक करा हो
आता कस आहे. शनिवारी सुट्टी असती.
तर ते काय हा ह
हा मला कसं गिराईक असलं की मलाही करतात न फोन म्हणजे बोलतात ना मध्येच असे आहे
ह येतोय का आवाज